हॅलो.
हॅलो हा आवाज येतो.
हा हा येतोय. एक एक सेकंद फक्त.
हम्.
हा बोला.
हम्म. मला सांगा तुमच्या आ ती कंपनी बद्दल कशी येत म्हणजेत प्रॉडक्ट बेस ये सर्विस बेस की. ह. काय मॅनेज करता तुम्ही.
आमची कंपनी ऍक्च्युली सर्विस बेस आहे. आणि काय, प्रमाणात प्रॉडक्ट बेस पण आहे. पण अ.. येटी पर्सनल सर्विस बेस आहे कंपनी. आणि आमची कंपनी. एसीपी मध्ये काम करते.
ओके ओके.
ए सी पी च तुम्ही ऐकून असाल ना, ए सी पी सॉफ्टवेअर म्हणून ए आर पी सॉफ्टवेअर आहे ते.
हो टॅली इ आर पी टाइप हं.
हा त्याला सॅप म्हणतात ना बरीच लोकं.
ओके ओके हां हां.
हा हा हा तर. म्हणजे ते पूर्ण सगळे मॉडल जे असतात जसं. एखाद्या कंपनीमध्ये डिपार्टमेंट आहे वेगवेगळे. फायनान्स डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट, हाय एच आर डिपार्टमेंट हाय, प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे. तुमचं परत मार्केटिंग डिपार्टमेंट वेगळं ये. तर हे सगळे डिपार्टमेंटला इ आर पी सिस्टीम. लिंक करता येत नाही, त्यांना एकमेकांना एक प्रत्येक डिपार्टमेंटला.
जस एखादी ऑर्डर ऑर्डर पडली तर ती. ऑर्डर परचेसडिपार्टेंट ला जाई. अकांट डिपार्टेटला कडेल अरे बाबा ऑर्डर. पडली म्हणजे मग याच बिलिंग ईल याची पीओ होईल. यांच्यात रिक्विजशनने नये असं ते पूर्ण प्रोसेस असते एआरपी ची.
ओके. म्हणजे आणि ते सी आर एम वरती वर्क करता का हे.
आणि हे सी आर एम ए आर पीस आहे ना, ते ऑलरेडी ए आर पी स एस ए पे. प्रॉपर सॉफ्टवेअरच आहे.
हां हां हां हां.
आणि हे आमचे मोस्टली ज क्लाइंट आ जर्मनी बेस आहे.
ह.
म्हणजे नव्वद टक्के आमचं क्लायंट आहे आणि जर्मनीचं आहे.
ओके ओके. आणि मग तुमची एम एन पी आहे का हे.
नाही लोक लोकलच कंपनी आहे म्हणजे एम एन सी नाही ह हा हा आमच ज जर्मनी ला रजिस्टर ऑफिस आहे म्हणजे तिथ पण एक कंपनी आम्ही रजिस्टर् केली आहे.
हम् म्हणजे तिथले क्लायंट आहे तिथे मॅनेज करायसाठी
हा म्हणजे तेवढं अजून तिथं ऍक्टिव्ह नाही झालेलं. गोष्टी म्हणजे ऑफिस वगैरे किंवा लोकं इम्प्लॉय वगैरे असं तेवढं आहे. त नाही अजून तिथं फक्त कंपनी ओपन करून ठेवली अजून.
हम हम हम.
इथूनच सगळं सॉफ्ट सर्व्हिसेस चालत काही गरज पडली तर, मग लोक जातात तिकडे ज्यात देशात जायचं असेल त्या देशामध्ये जातात हा. हा हा हा. जास्त करून स सपोर्टच जास्त एकदाच तुमचं ते सॉफ्टवेअर आलं. कि मग त्या सॉफ्टवेअरला जो काही सपोर्ट लागतो तो करतात मग. कंपनी.
ओके ओके मग मला वाटलं की, ते सॉफ्टवेअर मॅनेज करतात तुम्ही पूर्ण.
हा म्हणजे सॉफ्टवेअर कसं आता इ आर पी हे. ए सटीसॉफ्ट आर पी हे जर्मनीमध्ये ते कंपनीने इ आर पी सॉफ्टवेअरचा जन्म जन्म केला. म्हणजे, अ त्यांनी ते सॉफ्टवेअर बनवलं मग ते सॉफ्ट तेला आता कसं ये. आता समजा मी कंपनी आहे मला ते सॉफ्टवेअर पाहिजे तर ते मी त्यांच्याकडून घेईल म्हणजे? ते माझ्याकडे येईल पण ते मला माझ्या कंपनीच्या पॉलिसी प्रमाणे कस्टमाइज करायचं आहे. मग मी काय करणार मी आमच्या आमची कंपनी त्या कंपनीला अप्रोच कणार की बाबा त्या कंपनीकडे जाणार की मला माझ्या हिशोबाने याला कस्टमाइज करून द्या. मग ती कंपनी मग आमची कंपनी काय करते कस्टमाइज करून देते त्याला.
ओके ओके ओके हा हे ए आर पी ओपन सोर्स आहे का?
ओपन सोर्स म्हणजे टेक्निकली कळलं नाही मला.
म्हणजे कसं असतं की ते, कोणी पण चेंजेस करू शकतं त्याच्यामध्ये.
हा म्हणजे ते हा कोणी.
किंवा किंवा ते ओपन सोर्स म्हणजे असं असतं की त्याचे जे कोडिंग असतं ते सगळ्यांना अवे्लेबल असतं.
हा ते तसं आहे पण जे बेसिक कोडिंग आहे ना ते तुम्ही नाही चेंज करू शकत. अच्छा आपण म्हणतो ना हा जस बि- बिल्डिंगचा. पायाला तुम्ही हात नाही लावू शकत त्याशिवाय बिल्डिंग उभी राहत नाही. तस तो प्रकार ये बेसिक ट्रस्ट बेसिक आणि. बेसिक हे सगळेच ठिकाणी लागणार आहे. तुम्हाला प्रत्येक कंपनीत छोटी असो मोठी असो. किंवा कुठली इंडस्ट्रीचे असो, ऑटोमोट मोबाईल असो. का मॅन्युफॅक्चरिंग असो का सर्व्हस इंडस्ट्री असो. ते बेसिक आहे ते आहेच फक्तं. त्या हिशोबाने त्यांनी ते बनवलंय बेसिक मध्ये चेंज नाही होत चेंजेस कुठं होतो. बाकीच्या गोष्टींमध्ये पॉलिसीजमध्ये, किंवा बाकीच्या कस्टमाइज होत बाकीच्या गोष्टी.
ओके ओके आणि तुमचं तुम्ही फायन्स डिपार्टमेंटला आहे त्याच्यात.
फायनान्स अकाउंट् ला आहे तिथं.
ओके ओके हा‌. हा. म आता आयटीचे जे आम्ही ऐकतोय. की जॉब जातोय. नवीन टेक्नॉलॉजीमुळे त्याचं किती?
आता आमच्या येत तर मागच्या ऍक्च्युली खरं सांगू का प्रत्येक कंपनीमध्ये कंपनी काय करते? एक दीड वर्ष झालं की काही एम्प्लॉई काढते आणि नवीन भरते आता आमच्या इथ कं पण याने लोकांना काढलं पण आणि भरती पण चालू आहे.
हम् हम् हम्
म्हणजे जे त्यांना वाटले ना हा, इम्प्लाय प्रोडक्टिव्ह नये आहे. त्याला ते काढून टाकणार. मग ते वर्षातून दीड वर्षात एकदा ते चेक करणार, कोण प्रोडक्टिव आहे कोण नाहीे. जो प्रोडक्टीव नसेल त्याला काढून टाकणार कामावरन.
हम्म. नाही नाही ते तर अ ह्याच झालं. हम् काय म्हणतेत कंपनीच्या वर्किंग हे ॲप कु मग आता कसं ए हं.. किंवा नाही नाही इफेक् इफिशियन्सीसाठी ते करतात ना जे चांगले कामगार आहेत ते ठेवते म्हणजे बेंचवरती आहेत किंवा ज्यांना काम जमत नाही ते तेवढं ते काढून दुसरे भरते पण मी म्हणतोय की, आता समजा ए आय आलं. आता कसं डेव्हलपरमध्ये मे मो मोस्टली टेस्टरचा इश्यू झाला होता. रोड टेस्टिंग असायच म्हणजे जे ठराविक सॉफ्टवेअर तर तुमच्या पण सॉफ्टवेअरच टेस्टिंग होत असेल. तर ते मॅन्युअल टेस्टर होते त्यांचे जॉब कमी झाले किंवा असे जे काही रेग्युलर जॉब होते. सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन इंजिनिअर म्हणून जे जॉब होते. ते तिकीट जनरेट करायचे पुढच्या हेला काम असाईन करायचे. अशी काही कामं ते आता ॲटोमॅटिकली. फॉईल चालू होतात ना.
हा ते तर थोड्याफार प्रमाणात होणार आहे, पण ए आय टेक्नॉलॉजी अजून इतकं पाहिजे तसं प्रत्येक कंपनी तिथे घुसलेले नाहीये. आणि बऱ्याच कंपन्याच नाही टीसीएस तसंच आहे वगैरे मुद्दाम वर्षाला वर्षातून ना थोड थोड्याफार प्रमाणात लोक काढणार वीस हजार लोक दुकान मधून हजार काढले म्हणजे मग ते चिअर क्रिएट होते ना एम्प्लॉय मध्ये. मग ते थेअर क्रिएट झालं की ते
डायरेक्ट दहा दहा हजार, एक बारा बारा हजार पण कंपनीत एम्प्लॉय काढलेत ना. आता काय हेच कंपनी होत्या इनपोसिस. परसिस्टंट पुन्हा टी सी एस हे त्यांच्या अप्लायला काढत नव्हते म्हणजे ह्या जे जॉब करणाऱ्यांनसाठी सिक्युअर प्लेसेस होते. म्हणजे तुम्ही लागला ना. तुम्हांला ते दोन महिने तीन महि हा दोन महिने तीन महिने बेंचवर ठेवतील. पण तुम्हाला काढत नव्हते जेव्हा नवीन प्रोजेक्ट. त्याला तर मग ते परत ईन करायचे. पण त्या पण कंपनी आता एम्प्लॉई काढाय लागलेत.
हा मग ह्या मोठ्या कंपन्यांमध्ये. हे आय टेक्नॉलॉजी ते नवीन टेक्नॉलॉजीला जास्त लवकर हे करतात ना इम्प्लिमेंट करतात. कारण की त्यांना फायदा बी जास्त होणार ना मोठी आहे ना कंपनी. त्यामुळें त्या गोष्टी होणारच त्या गोष्टी.
हम्म.
म्हणजे टेक्नॉलॉजी त्या लोकांनकडे पहिले येते. कारण की त्यांना माहिती आहे आणि ते अपडेट बी असतात टेक्नॉलॉजी रिलेटेड. कारण त्यांना माहीते टेक्नॉलॉजी ला अपडेट नाही केलं तर नोक्यासारखं होईल ना. नोकियाच कसं झालंय. अनड्रॉइड आल्यानंतर त्यांनी अ.. अ आय ते याच सॉफ्टवेअर सोडलं नाही गुगलचं. आणि ते बॅक साइडला पडले त्यांनी जर, सायमल्टेनिसली नवी एक युनिट ठेवलं असत
ते थोडीस वेगळी केस स्टडी नोकीयाची म्हणजे.
नाही म्हणजे केस के स्टडी. के स्टडी वे नाही नाही वेगळी आहे, पण मला हे नाहीयचंय की. तुम्ही जे नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येतायत. ना त्याला तुम्ही जर ॲडॉप्ट केलं नाही ना. तर मग तुम्हाला प्रॉब्लेम येईल. आणि ह्या कंपन्यांना माहिती आहे की, आपल्याला टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायची. मग ते टेक्नॉलॉजी अडेप्ट करताना. या गोष्टी होणारच ये. या टेक्नॉलॉजी आलं तर ऑफकोर्स मग ते. हे टेक्नॉलॉजी घेतलं असेल त्यांनी त्यांच्यामुळे बाकीच्या चे जॉब गेले.
हम्म.
नाही नाही ते जॉब जात आहेत. आता कसं होतं माहिती आहे काय, एक जॉब गेला आणि समाजा नवीन टेक्नॉलॉजी आली तर ते. नवीन टेक्नॉलॉजीची नवीन जॉब तयार होत असत्यात. पण हे असं आहे ना की ते जॉब तयारच होत नाहीत. कारण त्या ऑलरेडी त्या शंभर जनाच काम. टच करायला चालू करतय.
हा म्हणजे ते ते तर सर्व होणारच ना. समजा मॅन्युअली एक एकअर्ध काम चार लोकं करता ये. आणि ते मशीन मुळे, एक म ते मशीन हँडल करायला. फक्त एकच माणूस लागतोय म्हणजे. मग तीन लोकांचा जॉब गेला ना. त्या मशीन मुळे.
बरोबर बरोबर.
हा ते ते तसंच झालंय ना, आता या टेक्नॉलॉजीच रिलेटेड.
हम्म.
आणि इंडियन लोकांसाठी तर ते जास्तं घातक आहे. कारण की लोकसंख्या जास्त आहे. तिथे लोकसंख्या कमी आहे. आणि रोजगार जास्त ये. तिथं तुम्ही टेक्नॉलॉजी आणली. तर ते फायदेशीर आहे.
बर बर. आपल्याला थोडंसं काहीतरी नवीन अॅडॉप्ट करावं लागणार आहे.
हा आणि हे सरकार बी मोदी सरकार फक्त बोलतंय पण युथ. साठी असं विशेष काही करत नाही ये. असं मला माझं तरी वैयक्तिक मत आहे. आणि आपली एजुकेशन सिस् सिस्टीम एवढी बकवास आहे चोवीस, पंचवीस वर्ष, तीस वर्ष, पंचवीस वर्षापर्यंत फक्त शिकत रहा. आणि नंतर लक्षात येतात की प्रॅक्टिकल लाईफ मध्ये याचा उपयोग नाही आहे.
बरोबर. ते त्याला तर काहीतरी करायला लागणार आहे पण ते काय आता त् आपल्या हातात नाही ना सिस्टीम दुसरे सरकार बद्दलत.
सरकार बी बदललं तर सिस्टीम लगेच रातोरात बदलणार नाही पण चेंजेस व्हायला पाहिजे या गोष्टी.
हा मी तो हम्म मी तुम्हाला कॉल करतो आपण शिक्षणावरतीच पुढं कंटिन्यू करू
हा ठीक आहे चालेल हो.
हा.